हा बोल आय.
काय करायलीस?
आय लव्ह यु... काय नाही बसलेय तु?
मून कस दे.
आय लव्ह यु तुद्धु एक गत
पुरगी काय करायलीय?
हायनग
हा बर बर हम् तुला मी एक माहिती देणार आहे म्हणजे मी फिरायला गेलो होतो उन्हाळ्यात देवबागला
बण
हम्म त्याची माहिती देणार आहे तुला मी हं मग तुम्ही कुठे गेल तसं का नाही दिवाळी सुट्टीत
आय लव्ह यू लव्ह यु आय लव्ह यु
बर म्हणजे देवबाग येथे संगम पॉइंट आहे. जिथे कार्ली नदी अरबी समुद्राला मिळते. आणि तारकर्ली बीच आहे जे वॉटर स्पोर्ट्स साठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. म्हणजे स्कुबा डायविंग, बनना राईड, पॅरासेलिंग
हा
असे तिथं वॉटर स्पोर्ट्स आहेत.
हां हां
आणि म्हणजे आपण सिंधुदुर्ग किल्ला आहे तिथं
हां
मग आणि जास्त म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिथं डॉल्फिन सपारी आहे. म्हणजे बोटीतून समुद्रात जाऊन डॉल्फिन माशांना बघण्याची बघण्याची आपल्याला संधी मिळतीय हं आणि त्यानंतर आपण तिथं भोगावे आणि चिवला बीच आहे.
हां
म्हणजे आपण कसं तिथं गर्दीपासून दूर शांतता आणि निसर्ग निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला हे किनारे उत्तम आहेत.
हा हा
हा मग आपण कस तिथं कसं जायचंय हे आपण ठरवायचं
हं
म्हणजे देवबाग ते कोल्हापूर हे अंतर दोनशे किलोमीटर आहे.
हां
आणि प्रवास पाच तास लागतात जायला
हा
अ मग बस न जर जायचं असेल तर पंधराशे रुपये तिकीट आहे हा म्हणजे पहाटे चार वाजता बस सुटली
हम्
त पहाडेचार वाजता इथ ना कोल्हापुरातून बस उठत्या हा आणि जर आपल्याला बस न जाता अ आपली स्वतःची कार किंवा कॅब न जर जायचं असेल
हां
तर साडेतीन हजार रुपयेपर्यंत आपल्याला खर्च येतोय
हा हा
हम्म मग सिंधुदुर्ग किल्ला किल्ला आहे तिथे
हां
आणि त्याच्यामध्ये कुर्टे नावाचं लहान भेट आहे
बीट हां
हा परत समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी गोमुखी रचना आहे. त्या किल्ल्याची
हा हा
म्हणजे किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या तीन विहिर्या आहेत.
ह
त्यांना दूध बाव दही बाव साखर बाव असे नाव आहेत
हा हा
म्हणजे किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आ घोडे पाणी हा हा एक निसर्गाचा चमत्कार मानला जातो
हा हम
मग तुम्ही कुठं फिरायला गेला होताात का नाही
आम्ही होय आम्ही नाही कुठं गेलेलो
नाही होय मग आता पाव साचाळ्यात धबधबा बघायला
हो
तेन कुठं जाणार नाही सा
बघूया की कस कस काळ असं खास नाही अजून ठरवलेलं
ह हा
हम् हम्
ह
मग
् म का आणि परत ति त्या आपल्याला त्या सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यापर्यंत जायला आपल्याला बोटीन जायला लागते समुद्रातन ्हा त्या बोटीच तिकीट एका व्यक्तीला शंभर रुपये आहे मग आपण बोटीत ना जा म्हणजे जाऊ शकतोय किल्ल्याला त्या
हा हा
हम्म
चांगलं आहे के
मग जाऊन या तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघून परत
देवबागला ना
हम्म तारकतली बीच ला परत तिथ करा डॉल्फिन सफारी
हा हा काहीतरी वेगळं बघण्यासारखं
ह म
नाही जाऊन येतो की बघून
बर बर
हम्म तुम्ही पण या कोल्हापूरला कोल्हापूर बघायला
बरबर
कोल्हापूरमध्ये पण आहेत बघण्यासारखं बर भरपूर ठिकाणी आहेत बघण्यासारखं
कोल्हापूर ला महालक्ष्मी मंदिर पण बघितलंय
हां हां
अजून काय काय हाय कोल्हापुरात बघायला.
न्यू पॅलेस आहे न्यू पॅलेस मध्ये शाहू महाराजांची म्हणजे जे वस्त्र भांडी आहे ती आहेत किंवा अ त्यांची जी त्यांनी जी मा शिकार केलेली प्राणी आहेत. ते सगळी प्राण्यांची कातडी अजूनपर्यंत म्हणजे आहे तिथ म्हणजे जीस शाहू महाराजांची जी पिढी आहे ती अजूनपर्यंत तिथे म्हणजे आहेत राहतात त्यानी
ते एक बघण्यासारखा आहे न्यू पॅलेन्स म्हणून मग त्याच्यानंतर म्हंटलात तर इकडं अ अ सी पी आर माहित असल तुम्हाला सरकारी आपलं जो कोल्हापूरचा मोठा दवाखाना आहे.
हा होय होय माहित आहे.
त्याच्या समोरच्या बाजूला टाऊन हॉल म्हणून एक आहे. हम् त्यात पण ते एक वस्तू संग्रहालय आय वस्तूसग्रहालयच आहे आधीच्या काळात ती जी भांडी वगैरे होती किंवा चित्रका चित्रकारिका किवा मुर्त्या
हा हा.
ते सगळं आहे बघायला त्याच्यानंतर जर कोल्हापूरच्या सा म्हणजे कोल्हापूर सोडून जर आउट साइडला जर तुम्ही बघायला गेलात तर जर असं ज्योतिबाचा डोंगूर आहे.
हा.
हा मग पन्नाळ घाट आहे मग पन पन्नाळगड आहे.
आह
शिवाजी महाराजांचा किल्ला पन्हाळगड हम्म तिथं त पण आपण ते सजी गोठी किंवा तीन दरवाजा धान्याचे कोठार बघण्यासारखे तिथं म्हणजे आता लहान मुलांना घेऊन गेले तर काय अ आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो शिकण्यासारखा किंवा बघण्यासारखा आहे तिथं
हा हा
मग तस जर अजून इकडं या अलीकडच्या साईडला गेलो तर कणेरी मठ आहे. म्हणजे कनेरीे मठ मध्ये कस जे आपल्या आ आधीच ग्रामीण जीवन जे होत आपलं त्याच हा म्हणजे त्याच असं म्हणजे जिवंत मूर्त्या म्हणजे मेणाच्या आणि मातीच्या आहेत. म्हणजे कसं आधीच्या काळातलं जे कौलारू घर होतीत. किंवा विहिरी त्या विहिरींवर ते ते राहाटावर पाणी ओढणे. किंवा जात्यावर दळण दळणे. असं ज्या स्त्रिया काम करत होत्या. आधीच सगळं परत लहान मुलांचे जे खेळ होते भोवरा लंगडी, लप्पाछ्पी हा ते दे सगळं त्याच असं मातीच्या आणि मेणाच्या मूर् तिन सगळं त्या अस देखावा सजीव देखावा आहे तिथं
हा हा.
कन्हेर मठामध्ये आणि अं कायतर वेगळं अस म्हणजे लहान मुलांसाठी तिथं ट्रेन आहे फिरण्यासाठी पाळण्यात छोटी छोटी हा म आणि आकर्षक असा भूत बंगला बघायला आहे तिथं म्हणजे पर्यटकांसाठी काहीतर आकर्षक म्हणून
म्हणून
मग तिथं काय असं बाहेरच्या साईडला बघायला आहे तिथं कसं केले त्यांनी अ असं म्हणजे बागेमध्ये असं प्रत्येक आपल्या धर्माच्या जात तिच्या लोकांच्या मूर्त्या मोठ्यामोठ्या मूर्त्या म्हणजे मुस्लिम फारसी आपले महाराष्ट्रीयन
हा
आ तेलुगू कन्नडी सगळ्या लोकांच्या अशा महूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत. मग ते एक असं आकर्षक वाटते बघायला. हा आणि तसं कसं ते भगवान महावीर यांची पण मोठी मूर्ती आहे तिथं
हा
हम् मग तिथं पण असं म्हणजे बघण्यासारखं आहे कनेरी मठ खूअसंआकर्षक आणि डोळ्यांनाअसं म्हणजे भारी वाटणार आहे ते बघण्यासारखं आहे.
बरं बरं
आलात तर तुम्ही तिथं येऊन भेट देऊन जावा.
बरं बरं
हम मग आम्ही पण तुम्ही सांगितलेले ती माहिती आपण आम्ही पण बघून देऊ बा कस काही
ह
ह मग
चालेल.
म्हणजे तुम्ही सांगलेल्या माहिती वरनं जर असं म्हणजे चांगलं भारी वाटलं. ते डॉल्फिन सफारी काही तर नवीन आहे ना मग ते आम्ही हा मग मग ते बघून येई आम्ही डॉल्फिन सफारी म्ह नाही गोड्या पाण्याचाो सिंधुदुर्ग म गोड्या पाण्याचा आणि खऱ्या पाण्याचा किल्ला किल्ल्याच्या आतलं. हा हा तो एक निसर्गाचा चमत्कार तो बघून येईन आ मी
बन बस
चालते.
चालेल चालेल
तुम्ही पण वेळ मिळाला तर या कोल्हापूरला बघायला सगळं आम्ही पण जाऊन येऊन देवबागला मग
हम्म
मला की हा कॉल वगैरे करा हा चालते हा हा ठेवा‌. हम्
पापा